काय नाही.
केला की नाही.
मस्त.
आपला डिटेल मध्ये पाहतो दहा मिनट बघायच.
छान झालं मी नववारी लुक केलता होता आणि दीड हजार माणसं आली होती आणि एन्ट्री वगैरे अ गग्रँड घेतली भारी झालं लग्न. शॉवर होता हळदीत, डीजे शॉवर होता कसल भारी रात्री दहा वाजर नाच ला. होय.
तुम्ही काय झाला?
जेवण सांज होत हळदीला जेवण सांजा, मसाले भात आणि गोडक्याच ख्याल होत. हळदीला गुलाबजाम होते हळदील नाई लग्नला गुलाबजाम हो ते. मसाले भात होत पुरी होती पनीर होत एवढ्या सगळ्या मेनू होता हा मग तू तसांग की
माझ्या गवाचीि काय माझ्या गवाच्या लग्नात डेस्टिनेशन वेडिंग होत गोव्याला आणि पिरला पन्नास मन अ त्याची प्रेंटिन आणि
ह
आणि अनाम का तुमची म्हणजे तिच्या बायकोची
टिकट
आणि दन दोघांना पण म्हणजे अस बसण्याची प व्यवस्था पण छान केलेली फटाकड्या प आजवला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा विधी केली विधी का नऊवारी साडीमध्ये च केली ते पण ते इचलकरंजी मध्ये कारण की बाळ्याची बायको पण इचलकरंजी मध्येच असते ना त्यामुळे पण तडेच केले न साडी फ्री साडी नेसवली आणि दादा पण कुर्ता घेतलेला मरा न केलेलं नंतर मग डेस्टिनेशन वेडिंग मध्ये ती ंग लेली आणि दादाने शर्ट पॅनट अस घातलेला फॉर्मल मध्ये आणि तिचा होता बरगंडी कलर हम्म हम्म
आणि म
आणि तिकडे गव्याडला गल्यावर मजाते कारण त्याच्या आपण वक वे हो थांब ल हो आणि आमच्या इकडे पण आमच्या घरातली पण गोव्याला गेल्यात म्हणण्यावर घालणार की त्यामु इकडची पण संस्कृती का आल्याती कोती पण
संस्कृती मग तुमची ट्रिप कशी झाली गोव्याची
नंतर आम्ही गव्हाची खीर लग्नासाठी चाललेली तथ पण दर्ज लग्न पण झा त्यांनी दोघं आधी गेलेली प आम्ही फिरायला म्हणून गेलेलो पहिल्यांदा गेलो जोवायला माझ्या मैत्रिणी पण आलेल्या तू सतत नव्हती आ लोकां बाजू गेले पहिल्यांदा आम्ही गेलो अंबोली मधन मग जेवलो आम्ही कात घरात घेऊन गेलेलो नंतर थोडग कॅनटीन होंग कॅनटीन पण केलं शॉवर पण होता मत केलं म का गेलं बीचला म म पणं जेवलो आम्ही पहिल्यांदा मग आम्ही परत आलो ड्रेस प चेंज केला आणि शॉपिंगला आम्ही गेलो मग तिथ ड्रेस प भारी होती वेस्टर्न प ड्रेस भारी आम्ही त्यासले दोन तीन घेतले फ्रॉक माझ्या मैत्रिणीनं पण घेतली आणि मग रूम म मग रूम मध्ये जायला आ मला एक दोन तरी वाटले म ते काम बसलं तिकडे फ म अनभवलं म्हटलं तातला पाात आपला तरी घटला का पण अंघोळीला रांग लागलेली
अगं
लागले मग काय दुसऱ्यांच्या उशरी म गेल अं केलं अं केलं कारयच्या दुसरी्याकडे पॉईंट पण बघला व होणार म्ह कध आवडलं ड्रेस पण घातल आणि मग बां फिरायला फिरम मध्ये चेकआउट केल आणि गेलो मग सिंघम रिटर्न त्याचा पॉइंट बघितल ओल्ड गोवा मध्ये चर्च होता ना ते बघितलं आणि किल्ला तु घेतला गरम एवढ होत होतं आला सगळे जकलेले असं कोण सुद्धा नव्हत कि पूर्ण घकलेले कपडे घकलेत हम्म ते सगळं पॉइंट बघायला आम्हाला वाटलं दुपारी चार मग चार वाजता आणून ते जेवलो पणजी मध्ये प मग जेवल्यानंतर पणजी पण आम्ही केलं फोटो पन काढलो फोटो काढ म पण गेलं आम्ही परत कॅसिनो मध्ये गेल अफार पासून दोन हजार ठ पा गेल त्याच आमला माहिती नाही पण आम्ही वर गेलो वरती पब डान्स सगळं होत त्याच्यावरती अ व्हिस्की बियर
वाईन शॉपिंग
एकदा आठवल्या जर बाहेर आल तर ते आठ परत घेत नाहीत मग आठ घेताना आम्ही दोन हजार पैसे करायला पैसे त्यामुळे आ जे काय असेल ते असत मस्त एक रात्री दोन तीन पर्यंत एनजॉय करा त्यां त मो करण स म्ह जेव खायला पण फूकट असते आणि मग काजू बदाम असे पण जरा असते आणि खाल्लं नसतं राात आ चार वास आणिकण तिथंन आल्यानंतर अ डायरेक्ट इकडे चालो आंबोलीमध्ये म आंबोलीमध्ये आल्यानंतर जरा आम्ही थांबलो आंबोलीचा पुढ आम्ही तिथं आणि जेवलो रात्रभर त्यामुळे कुठले हॉटेल ओपन नव्हते तरी पण तिथे होत ट्वेंटी फोर अ
बर आणि मी इंटरनशिप काय करलं तू आ ट्रिप झाली तर
लागले सो दोघता बघू आता मिळत का देजितला नाहीच झालं तर कॉलेज मध्ये कर मग
इंटरेस्टेड जास्त घरचे पाठवून देतील
हो चालू सुट्टी लागल्या वर नंबर पाठवून द्यायला सांगते. तू कुठ करणार आहेस?
मला पण अं तायपन म्हटल्यावर मला पुणे पाहिजेला
मला पण कंटाळा आलाय
कोल्हापूर जवळ नाहीये सोड, पण काही इंटरेस्टेड नाही मला कोल्हापूर वाटत. मला गेलं की कंटाळा येतो. ब
गर्दी असते ना गर्दी झीक झीक झीक सगळी गर्दी फोट त्याच्यामुळे कंटाळा येतो.
त परवा जीवाच्या करावं गेल तुम्ही तीया सोबत
हम् हम् हू मग
मग आता काय करायचं काय कळ नाही इंटरशिपच टेन्शन आले ओ.
होल
नाही जर तुला कोण बोलल मला अगं मी एम बी ए घेतलंय. अगं एम बी ए मध्ये मला, माझ स्वतःचा इन फ्युचर बिझनेस चालू करायचा आहे. त्यामुळे मला वाटलं की असं, एम बी ए बग बर पडेल स्वतःच्या बिझनेस साठी. हां मी डी वाय पाटील
हा हा हा कसं आहे मग एज्युकेशन कसं आहे तिथं?
ह चांगलंच म्हणायचं आता आपलं आपलं स्वतः करते काय टेन्शन नाही.
होय ते बी आहे म्हण आमच्या बी कॉलेजमध्ये तसच आहे शक्यतो स्वतःवर सगळ डिपेंड आहे. हा हा ठेव तुला